हॅलो.
हा बोल, अगं मगाचा काॅल तू उचललेलीस त्यात दाखवालयं. हॅलो हॅलो, मला यालाय आवाज.
यालाय नव्हं आवाज?
मला यालाय की तुझा.
हा तुझा मलापण यालाय.
हा, मला मगाचा तू कॉल उचललेला दाखवालयं त्यात. म्हणजे ऑलरेडी हे झिरो सेकंड दाखवालाय आणि तो कॉल सबमिट झाला.
मला येईनाच झालंय दिसनाचं.
खुळ खुळ्याची जत्राच आहे ती. अगं तुला फोन केलोय आत्ता रत्नाला फोन केलेलो.
हा.
तिच्या कॉलेजची चौकशी करायला.
हा.
मग तिला विचारलो कसं कसं काय काय हाय ती म्हणली अ शिक्षण एक नंबर आहे म्हणली आमच्या कॉलेजमधलं पर्स नली लक्ष देऊन पण शिकवत्यात आणि अ शिक्षकांना बारा तेरा वर्षाचा एक्सपिरियन्स असल्यामुळें सगळे शिक्षक व्यवस्थित म्हणजे असं आहेत.
हा.
आणि अ आणि म्हणली मी म्हणलं मग फीच तेन कसं कसं काय काय हाय तर म्हणली फी पंधरा हजार हाय मेरिट मधनं मिळाल्यावर म्हणजे त्यांच मेरिट पण कमीच चं आहे त्यामुळे पंधरा हजार फी आहे आणि ती फी शिष्यवृत्ती कॉलेज चालू झाल्यावर एक महिन्यानं शिष्यवृत्तीचा फॉर्म येतोय ती भरली की वरनं शहाऐंशी हजार आपलं शहाऐंशी हजार आणि वरनं काय तर पाच सात हजार काय तर फी ये त्या आपल्याला म्हणजे नव्वद हजार येत्या, नव्वद पेक्षा जास्त येत्या वाढत. पंच्याण्णव काय शहाण्णव त्यातली शहांशी हजार रुपयाचा चेक कॉलेजला जमा करायचा जे आत्ता कसं तुम्हाला हा हुतं ब कास्टला पैसे परत आणि ते चेक जमा करायचं तिथं.
हा.
तसायं म्हणजे त्यांच्या कॉलेजची मेन फी एक ह एक लाख रुपये आहे मुलांसाठी म्हणजे कॉमन फी आणि ते आता मुलींना शिक्षण फ्री झाल्यामुळे ती फी तशी हा मग तशी फी आहे ती आणि मग ती फ फी कशी भरायची? आणि मग ती त्यात आपल्याला चेक येतो लगेच थोड्या दिवसात मग तो चेक शाहऐंशी हजारचा चेक काॅलेजमध्ये जमा करायचा आणि राहिलेले पैसे आपल्या खा त्यावर जमा होत्यात सात आठ हजार काहीतरी, ते झालं परत हॉस्टेलचं विचारलं आणि म्हणली ॲटोनॉमस कॉलेज आहे ना त्यांचं. त्यामुळं ऑटोनॉमस असल्यामुळे सेमिस्टरची आपण एक्झाम फी भरतोय ती अडीच हजार आहे. आणि त्याच्यासोबत एक शिष्यवृत्तीचा फॉर्म भरायचा असतोय तो शिष्यवृ त्तीचा फॉर्म भरला की ती अडीच हजारच्या अडीच हजार सगळी फी परत येत्या. म्हणजे एक्झाम फी पण फ्री आहे आपल्याला.
हा.
ते पण फ्री झालं मग, हॉस्टेल च विचारलं. मग हॉस्टेलच पण म्हटलं की हॉस्टेलच पण फ्री आहे. म्हणजे हॉ टेलच फ्री आहे. कस पहिला हॉस्टेलला राहायला जाताना तीन हजार डिपॉ झिट भराय लागतय ना. हॉस्टेलची फी चाळीस हजार आहे. त्यात एक टा दोन टाईम जेवण. दोन -एक, दोन टाइमचा चहा आणि सकाळचा नाश्ता असं सगळं हाय आणि त्यात पण आपल्याला त्याचा पण कसला तर काय फॉर्म असतोय ती पण फी परत येत्या. हॉस्टेलची पण फी
होय.
हा ती पण परत येत्या. आणि ते बाहेरन पण हॉस्टेलचा पण ई महासेवा केंद्रातन ते भरून ते बघ. हेजा पंजाबरावची शिष्यवृत्ती. हॉस्टेलच्या फीची. त्यांच्याकडं पण आपल्याला मिळत्या फी मग जर ती आणि ती मिळून म्हणजे एक्स्ट्रा पैसे मिळतात आपल्याला. ते झालं मग काय झालं ग आणि ती वरण. पाच सहा हजार वरण मिळतात. म्हणजे नऊ हजार मध्ये एक वर्ष कंप्लीट होतंय बाळ आपलं.
होय.
नऊ ते दहा हजार आणि इकडचा तिकडचा काय तर खर्चा. म्हणजे लईत लई पंधरा हजार धरून
वीस हजार धर अस.
हा. म्हणलं मम्मीला मग भारी करलोय ना शिक्षण. बाकीच काही तर असल तरी सगळं जरी पैसे परत आलत नाही आलंत. म्हणजे पन्नास हजारात आपलं काम निपटते.
होय. चांगलंच आहे की मग कॉलेज.
मग कॉलेज भारी हाय मग तेच म्हटलं ना. अद्या पण म्हणालती बघालोय कॉलेज आम्ही दोघी पण. आद्याला पण सांगतो म्हणली. मग घेणार असंल तर घ्या म्हटली, एक नंबर कॉलेज आहे शिक्षण तर एक नंबर आहे म्हणली आमच्या इथलं. आणि त्यांच कॉलेज मॅनेजमेंटच आहे म्हणजे डी के टी कस इंजिनिअरिंग कॉलेज आहे की पहिला कॅम्पस जे येतील ते इंजिनिअरिंगच्या मुलांना जातात. आणि मग एमसीए वाल्यांना येतात. कारण एम सी ए मॅनेजमेंट कोर्स आहे. तस नाही म्हणजे त्यांच कॉलेज फक्त तर त्यांचं कॉलेज फक्त मॅनेजमेंट कॉलेज आहे. त्यामुळे कॅम्पस आलं की डायरेक्ट पहिला एम सी ए ला येतात. भक्ती पण आपल्याला सांगत नव्हती होय. मॅनेजमेंट कॉलेज ला घ्यायचं घेतलं तरी कारण फक्त मॅनेजमेंट म्हणला फक्त एम सी ए, बी बी ए, परत एम एस सी एम बी ए ही हेना पहिला कॅम्पस येतात.
हम्म.
डायरेक्ट तस इंजि नीअरिंग कॉलेजला तसं नसते. इंजिनीअरिंग कॉलेज फक्त पहिला इंजनिअरंगच्या मुलाना येतात आणि त्यात ना एका दिवशी कंपनी राहिली. तर ती बीबीए ला, बीसीए ला, एमबीए ला, एमसीए ला येतात. एका दुसरीच कंपनी त्यातपण एकाद दुसरी सिलेक्ट होतात म्हटलं. मॅनेजमेंट कॉलेज भारी आहे नऊ हजार लईत लई दहा पंधरा हजार मध्ये होऊन जाते. होय.
होय.
चालतय म्हणलं. मग म्हण कॅपराऊड ला टाकताना तेच की मग म्हणली तुला एवढं मार्क आहेत म्हणल्या वर आरामात तुला पहिल्या राऊंडला पण कॉलेज मिळेल म्हणली.
हम्म.
मला मग कॅम्पस पण येत्यात आणि कॅम्पस पण स्किल वर सिलेक्शन होतेय म्हणली मग भारी आहे म्हणलं मग एच. डी चा तेन नंबर पाठवतो म्हणल्या. ठीक हाय म्हणलं पाठव. किंवा येऊन व्हिजिट देऊन गेला तरी चालतय म्हणल्या मग चांगला हाय तर मग जायचं काय हरकत हाय.
व्हय
आणि कोण तर ओळखीचं पण हाय
व्हय रत्ना हाय ओळखीच ती का म अप डाऊन करत्या ग एवढं असून.
तिला घरातली नको म्हणत असतील काय तर असेल तिच काय माहित.
व्हय तिथं पण आहे सोड.
व्हय तेच की म बघूया आपण ते एक कॉलेज टाकूया.
चालतय की बई टाकूयाआणि तसं पण एवढी बली कॉलेज टाकायची.
एवढी बली व्हय ते ती म्हणली ती काय म्हणाली माहितीे हाय काय पहिल्या कॅपराऊंडला पहिल्या कॉलेज काय तर ऑटो फ्रीज होतय आणि ते आपण ते आपलं कायमच फ्रीज राहतं जरी दुसऱ्या तिसऱ्या राऊंड ला मिळालेलं कॉलेज तूला नको असलं. तरी पहिल्या राऊंडच कॉलेज तू घेऊ शकत्यास म्हटली पण दुसऱ्या तिसऱ्या राऊंड ला टाकताना पहिल्या स्टार्टिंगची जी नाव टाकणार हाय ती तुला मिळणार नाही अशी कॉलेजची नावं टाक. आणि सगळ्यात शेवटी जे तुला कॉलेज पाहिजेलाय त्याच सगळ्यात शेवटी टाक म्हणली.
तेच की पहिल्या राऊंडला पहिलंच एक फ्रीज हाय वि. जी. टी. हाय ते नाही ते मुंबईच हायत बघ हा.
नाही ये फ्रीज झालं तर तेच घ्यायचं असं काय नाहीये म्हणली ते आपण ठेवू शकतोय आणि पाहिजे. असलं तर घ्यायच नको असल तर नाही घ्यायंच असं हाय म्हणली तरी पण आपण तिकीटीत पुढे रजिस्ट्रेशन तेन करताना चौकशी करायला येईल की
चालतय की अ चालतय
म ते बघूया कॉलेज एक म ते मिळालं तर भारीच हाय म वारणा कॉलेजची मला बघायची पण गरज नाही काय? आणि सांगली म्हणाल्यावर जवळच्या जवळ एक अर्धा पाऊन तासाचा रस्ता येऊन जाऊन जरी केलं तरी
व्हय ते तर हाय सोड
व्हय. व्हय विचाराय तरी लक्षात नाही बघ ते बहुतेक नऊ का कितीच तर हाय बघ टाइम
हम ती पण जात्या सोड सकाळी मला तर एक तव्हा म्हटली कि ती कधी म्हटली माहिती
होय आपणच की विचारलेलं होय आपणच की साडेचार ला उठतोय म्हणून सांगत होतो. होती म्हणजे तिला जेवण काय काय करून जायला लागलं की
हा तव्हा उठायची घ्यायची आवरायची मग त्यानंतर ती सहाला काय सातला बसला बसायची म आठ काय नऊला नऊला कॉलेज होतं वाटतं
हा तेच की नऊला आहे वाटत पण बाकी एवढं सगळं बेनिफिट चांगल आणि बाकीच्या कुठल्या कॉलेजमधन फी एवढं एक्झाम तर आज्जीबात परत नाही बाय सेमिस्टरची फी कुठ परत येत्या म त्यांच्या कॉलेज मधन येत्या म्हणलं भारीच हाय की कॉलेज म्हणायचं आणि बाकीचं काय नाही पण शिक्षण आणि ती पोरगी माहिती हाय हुशार हाय म आता शिक्षण चांगलंय म्हणायला लागल्या सांगायला लागल्या चांगलंच असलं की
व्हय मी ऐकलोय सोड हे नाव
अ कॅपराऊंडला टाकता ना कनय आपण पहिलं ते टाकू तुझ तर सांगलीला दहा दहा जेजी त्यांना जरा चौकशी करायला लाव.
बघतो कि ते सांग
चौकशी करायला त्याला. म्हणजे तू पण एकीकडन माहिती काढ आणि मी पण काढल्यास बघूया म तिथं चांगलं असल तर म तिथंच तिथंच घेऊया मग चांगलं असलं तर.
आमचे पप्पा काय म्हणतात बघूया पहिला. पप्पांच्या बरोबर पण एकदा डिस्कस करायचा. काय
सांगे आता केडीला टीला तर एढं मेरी टाईमला मग काय म्हणत पप्पा डीकेटीं तुला?
काय नई, जर भेटले तर डिकीटच घे म्हंतात म्हाला बा. तुला काय माहित नाही.
एवढं फी भरून म्हणत्यात.
एवढं फी म्हणजे तिथं कॅबमध्ये बसलं तर बाराच हजार रुपये फी.
कॅबमध्ये बसलं तर ग. कॅबमध्ये बसलं तर घे किंवा नाही. कुठं मानलंय नाही बसलं तर?
तेच बघ जर कॅबमध्ये बसलेलं असलं तर इथेच घे म्हणतात मला. ना सांगितलं ते सरांना सांगत तुम्ही मला पाठवत नाहीत बाहेर म्हणून. मी उड्या मारालो बाहेर जाणार म्हणून.
क्याडिकेतिचं नावच टाकायचं नाही मग.
हे डिकेटी येेऊन आहे ना चुक केले तेे. नाही म्हणजे असं काही नाही आहे सडूच कंपल्सर कंपल्सरी केली नाही. हम्म
डीके टीच शिक्षक व्यवस्थित नाही येत डिकेटी ला आरडी बीएमएस ला घाट मॅडम आहे. इथला आपला कसंय माहित आहे घाट मळा कस आहे आणि तिथं पण तिचं आहे परत अभिनंदन आहे तिथं शिकवायला.
माहित आहे म्हणूनच मी पण थांबल मी कुठे डिकेटी म्हणालो मी पप्पांना सांगितले
पप्पांना पण ग सांगायचं ग शिक्षक प्रॉपर नाही ये म्हणायचं. आजुन अशे ही आमचे झालेले शिक्ष काऊ स्टुडंट आहेत. म्हणायचं माझ्यासारखे शिकवायला.
हम्म तेच कि कॅब मध्ये अजून बसल तर आणि मी तर सांगितलो. मी बाहेरच जाणार मी काय राहणार नाही म्हटलोच त्यांना बा
मग डिकेटीचं नावच टाकायचं नाही का कॅपरानला टाकलंय म्हणायचं मिळालं नाही.
डिकेटी काय लास्टर मी टाकायच सारखं टाकायचं लास्ट ऑप्शन ठेवायचं सांगितलं मी तुला लास्ट ऑप्शन असं आहे ते.
मी तर त्याला लास्ट आजूबाजूला पण ठेवायन या डिकेटला कारण माझं मतच ठाम आहे. काय पण होऊ दे आणि जरी मला तिथं घेच म्हणले मी जाणार नाही कॉलेजला मी एक्झाम पुरत जातो असं म्हणणार मी सरळ.
एक्स्ट्रनल नाहीच आहे आग
खरं नको आहे तु मला डिकेटीचं असं मला नाव ऐकलं तर राहात ना असं चांगल्या वाईब येत नाही.
हा चार दहा मिनटं झाल्यात थांब मी कॉल लावते होत थांब
थांब ग लगेच कटकरत जाऊ नकोस थांब की झालाय एक अकरा मिनिट बारा मिनिटांना आपआप कॉल करट होतो.
का ग दहा मिनिटच बोलायचं ये.
अगं होय पण आपोप कोट होतेय. त्या भक्तीवानी करत द छेटछट कर कटच करतेय फोन.
अग कट कर ग.
दहा मिनिटं बोलायच असं का नाही बाळ त्यांनी से एवढे मिनिट बोलायचे असं त्यांच हा जर हे तर बारा बार आपला कमी कॉलमध्ये होतय ना बोलून. जास्त कमीत कमी दहा मिनटं बोला. अ हो, मी काय सांगालोय तुला एकशे अठ्ठावीस मिनिट आपण कं बोलायचं आहे एकशे अठ्ठावीस मिनिटचं पेमेंट मिळणार आहे आपल्याला मग मी तेच म्हनालोय मग त्यापेक्षा कॉल कमी होतात ना बारा बारा, मग तेच मी तुला सांगालतो काल पण दहा मिनिटं बोललं काय तर आपला कॉल वाढणार आणि बारा मिनिटं बोललं तर एखादा दुसरा कॉल कमी होणार.
हम्म
ते बारा मिनिटं झालं कणी आपोआप कॉल कट होतोय.
करायला लागत नाही.
काय आणि काय म्हणाल तो त्या सानिकाला फोन केलतो
सानिका कोण?
सानिका हेला तू म तू म्हणतलीस काम हाईस बघ तुला तुझं ठेवलं मी म्हणलो कोण हाय बघूया थांब कार्य म्हधले यात कोणाला तर एकाला तरी फोन लाऊूया म्हंटलो
आणि काय बोललीस त ते त्यांच्या बरोबर?
तिच्या बरोबर व्हय तिच्याबरोबर कॉलेजच बोललो आणि ती कुठं घे नार हाय बोलली आणि ती डि की टीच एक विचारालती तुम्ही जाणार हाय काय सगळी मी म्हणलो बघ अजून काही नाही फिक्स जर जाणार असलो तर तुला सांगतो म्हटल ते एक बोललो आणि मग किती मार्क ते अंजलीला तेन पडलेल बोलली आणि कार्याच पेमेंट किती झालाय हे बोलली एवढंच बोललो आणि काय नाही.
हा
एवढं बोल तोपर्यंत झालीतच किती नऊ मिनिट होत आलतीत मग तोपर्यंत ठेवलो.